तिच्यावर काय समज होती. हॅलो हॅलो.
टी व्हीचा आवाज यालाय ग.
आलो बाहेर आलो थांब. अगं ऐक की मी कणी मगाशी दिदीला केलेलो नाही सॉरी दिदी. त्याचा मला आलेला ह्याच्यावर फोन.
हा.
आणि तो की न कटच वला नव्हतं कॉल.
हम्म.
एंडिंग म्हणून असं फिरतच होतं.
हा मग बॅग घ्यायच पण दिदीचं पण आता तसंच झालतं.
मम्मी त्यावेळेस बॅगन घेऊन बाहेर आलेलो आणि आ त्यात ज्या वेळेस मी लावलाय बघ तुला.
हम.
त्याचं नाव दिदीचच पडलंय आणि कंटिन्यू बारापसून क हे झालंय ते.
चालूच आहे अजून.
होय तू बोलायला लागलीस का नाही.
हा.
पण नाव कणी श्रुती पाटील पडलय. आणि टायमिंग पण का नाही बारा मिनिटापासून पुढच चालू झालंय.
कसं काय.
काय माहिती.
नंबर तर तुझाच मिळेल दिदीचा डायल केलाय की ग.
हो मला लागलाय म्हटल्यावर तोच की डायल केल्यास.
हा आ मत म तेच कि
काय माहित बाई.
होईल का नाइ गं? नाइ हा घरातला
मम्मीचा.
हा मम्मीच्या. पप्पांच का मी चालू करायलाच नाही सोड अजून.
व्हॅलिडेशन आज परत चालू झालय.
काय बघायलाच नाइ आले तुला?
व्हय काल रात्री बघितलेलो मी म एक पहिला काय आठ आलं मग अं अडतीस आलं. म परत आलं पन्नास.
हा.
मग झोपलो काय मला लय झोप आवरणा डोळ्यातनं झोप म सकाळी कराल तो त्या वेळेला म्हणजे असं सबमिट करताना कनी पहिला सबमिट हुतय मग अधिक टास्क यासाठी आपण क्लिक करतोय की
हा.
त्यावेळेला इंटरनेट कनेक्शन म्हणून येते एरर म परत ते समजले नंतर आणि परत अधिक टास्क साठी ते केलं कनी मग परत येत ते आसं एकदा दोनदा नइ
हा.
क चालूच हाय तसंच
म काय गं प्रॉब्लेम आलाय तेला?
काय माहित बाई.
आता मला ह्या कॉलच काय समजणा झाले. तुला फोन केलोय पण नाव तरी पडलंय दिदीचं.
हम्म हम्.
हा एक बघूया झाला तर. काय होते बघूया की होय कनी.
मिनटं झाल्यावर कट कर.
होय दहा मिनिटं झाल्यावर बघते कि कट करते.
हम्म म्हणजे लवकर लवकर हुत्यात.
वा मी काय ते व्हॅलिडेशनच बघितलंच नाइ गं.
हम्म कर गं ते वैशे ते ट्रान्सस्क्रीप्शनच ट्रान्स्क्रिप्शनच आता होई ना ओपन दिदी बघितली तिचं काय व्हिना. मी पण बघितलो फक्त व्हॅलिडेशन तेवढंच चालूय.
हा आज घ्यायलाच नाइ मी मोबाईल मग तिचं काय व्हाय लागलंय माहितीय आमच्या दिदीच
हम्म.
ती लावा फोन ज्यांना करत्या बघ त्यांना कनी ते ग्रीन कलरच दिसतय म्हणजे फोन आल्यानंतर
हम्म.
पण कनी रिसिव करायला पण ज्या वेळेस ते ग्रीन बटन दाबतोय कनी
हम्म.
टच्च हुईना झालय.
म ते सगळे इश्यू त्या ग्रुप वर सांगाय लागत्यात गं म तेनी बघणार नवं.
हा हा.
त्याच्याशिवाय कसं सॉल होणार ते
ग्रीन बटनच दाबायला असं हेच होईना ते. दाबणच झाले आणि मग ते वेस्टच चाललात की कॉल फुकटचच.
हा
मग तेच विचाराय मला मगाशी केली मग मला कर म्हंटल बघ. तुम्ही
हं
अ मग एक केलेलो बाई.
हं, हा
मग एक कॉल केली मग मम्मीनं. मी बोललो की झालं व्यवस्थित ना, ग.
हं
आणि न करतो म्हणाल ते माझं अजून आवरायचं होतं.
हा, हा, हा,
राहू दे म्हंटलं बाई नंतर बोलतो तुझ्यासोबत. मग आतानी केलेल बाई म्हणजे मी ना दिलोय तिला टास्क.
ते मम्मीच्या फोनवर कधी आलय.
रिचार्ज मारलो की मी
हं
त्याच्यानंतर रिफ्रेश केलो. टॅप मंगाले ते हा माहत नाही मला आपण कधी आले.
हम्
पण अजून मी आत्ता चालू केलो इथे करायला.
हा हा
आत्ता तुझाच फस्ट कॉल हा.
हं, म्हणजे कसं. जर लवकर केली असतीस तर म्हणजे बुधवारच्या आधी झालं असत ना.
हा मी काल परवादेशी, मारलो ना रिचार्ज
हम्म पप्पा कधी येणार, हा. त्याला नाही सांगायचं, हं. हो ना हा बंरबंर बर
मग ते रिचार्ज काल मारल्यानंतर आलंय ग.
हा
मग आता कुणाला करायचं कायच समजे ना मला.
हम्म
दिदीला कराव म्हंटलवर ती म्हण. त्या मला पहिल्या दिल्यास माझं पहिलं पूर्ण कर नाही ते एक. टेन्शन नको मला म्हणून
हम्म
मग काल रात्री एक तीन बोललो तिच्या्यासोबत आणि आज एक झालाय अजून एक दोन लागतात त्या बघायच्या नंतर.
हम
मग आत्ता केलेल बोलतीस काय म्हणून ना.
हम्म
मग ती स्वयंपाक करायला लागली म्हंटली.
हम्म
म्हणून म्हंटलं मग तुला तरी विचाराव म्हणून करून बघा.
हम् हम्म मग झाला पाहन चार
झाला बाई पिट्टा पडला काय नाही स्वा दोन वाजता आलेत त्यांनी
एवढ्या वेळानं आहे ना
होय काका फेरीला गेलते वाटतं
काय करतय तुमचं पप्पा
आपलं जे किराणा मलाच असते की
हम्म
म्हणजे खाऊच सगळं घरं
हम्म
ते होलसेल ना असं हे करतात विकतात
हम्म हम् हम्
म्हणजे खेड्यागावातनी कसं किराण दुकान असते की
हम्म
तिथं जाऊन ते माल देतात
हम्म
मग ते सकाळचं जातात ग ते नाही खेड्यावर म असा मग त्यांनी आल्यानंतर आली सगळेजण
हा
श्री गेलाय आमचा बाई त्यांच्यासोबत.
घरी आहे.
होय.
आणि उद्या शाळा?
आता पप्पा येताना घेऊन येतात की.
हा हा
ऐकतात पोर चल म्हणता आणि हा बी गेलाच
हम्म
अ अर्धा तास होते गरा हसून हसून सोडलीत बघ
हम्म
नुसता काहीतरी काढतात
काय चाललं होतं मग
असंच की पहिला औक्षण केलं.
हम्म.
मग काकी म्हणाली उजवा पाय टाक म्हणून.
हम्म.
तर म्हणतंय त्याने काय भरून ठेवतासा काय
कोण म्हंटलं हे?
यू युगच की.
हां हां हां.
त्यात काय ठेवायचं बिवायचं अजून काय बाकी आहे काय म्हणतंय.
आमची आई म्हणत्या ठेवूया की. तू आन पहिला मग ठेऊया.
हम्म.
मग त्याच्यावरणं निघलं.
हम्म.
मग ह्यो काय गप्प बसतोय होय अथर्व गं.
हां.
त्याला म्हणतोय एज काय मॅटर करत नाही पैसे कमवाले की झालं.
हम्म.
तो लगेच म्हणतोय काय चार वर्ष काय नाव काढायचं नाही म्हणून.
लग्नाचं.
हां. आणि कोण एक गल्लीतले काका होते गं त्यांचे.
हम्म.
आणि असंच की कॉमेडियन आहेत.
हम्म.
आणि हे दोघांना असं लई हे करतात वाटतं ही पण चेष्टा करतात नव्हं.
हां.
त्यांनी गोव्याला गेल्यात वाटतं त्यांच्या मुलीकडं.
हम्म.
आणि मग त्यांना इकडं यायचंय पण तिकडे ते पाऊस तेन भरपूर आहे की
होय.
मग यायला का मिळेना आणि मग फोन केलेलीत काय हिला
हम्म.
हा रेकॉर्ड करून ठेवलाय.
आणि दाखवलता
य आम्हाला ऐकवायला तर की
हा
काय मग युग विचारला गे कुठाहीसा हा काय झाडावर थांबलय
झाडावर?
हां. झाडात काय कराय लागलायसा? बंदूक घेऊन रक्षण कारलोय तुझं म्हणं.
हं हं.
काय नव्हं बाई कॉमेडियनच आहेत काका. ते पण असं चेष्टाच गं होतं. आणि तो रेकॉर्डिंग दाखवलता काय आमचं काका का म्हणतात माजे त्याचच लाव चुकून पड्डीच आणि तुझ लाव शनी
हो मग
मग काय असंच की शिझ कसाला नावऊ म्हते
घरात माहित आहे का काय का
असली मज्जा माहिती तेवढं बघ
हम्म हम्म हम्म छान दिसते अ ग ती पण
छान दिसते सर तसं का नाही हसाल तिघे कठवट आणि आ तर माझ्याकडे बघाल तर
नाही त्याला माहित आहे तुला माहित आहे ते
नाही काय माहीत नाही बाई
कारण कि ते फक्त मलाच माहित आहे ते पण कसं समजलं सावरीनं सांगितली मला
हा ते काय मा
त्याच्या समोरच
आम्ही सगळे जणच हसलो सोड
हूं हूं!
म्हणजे तसं म्हटल्यावर, असं का हळू बोलले नाहीत काका मोठ्यानच बोललेत.
हम्म
सगळेजणच हसलो.
हम्म हम्म
लय कॉमेडी करतात बाई.
हम्म.
काय नाही अजून, बोलवाल त्या काकी मला.
हम्म
चल दोन दिवस म्हणून
हम्म
आता नाही म्हटलं आता शाळात कॉलेज तेन चालू झाले
शाळेलाच जा तू अजून
अगे शाळेचच नाव येतय तोंडात
एमडीची पोरगी आहेस तू
ह
कायला तुला कुणाच्या देकी मला घेऊन दीदी बड्डे गिफ्ट चार हजार तीन चार हजार कुठं पंधराशेचा आहे ना म दिदी मला काय द्यायनीश लक्षात ठेव